कट झालताओ नाही नाही.
किती झालते मग दिसली तुला.
म म्हणजे ध्यान नाही, दिलं पाहिलं, म पण मग लक्ष नाही दिलं.
मला माहिती ना दहा सेकंडच्या पुढे गेलं, का कट होत ऑटोमॅटिक
मग
अ असे तीन तीन. चार चार ऑप्शन होते पहिले, तुम्ही कोणत्या वैयक्तिक बोलल्या, का त्यांनी त्यांची तुमची माहिती सांग इथले आता अस नाही पहिले, फक्त सुरुवातीचे पंधरा कॉललाच हो तुम्हाला तस
अरे.
म्हण त तुला लगेच कॉल केला जातय.
कल्लोल इतक पटोट
हम्म. मी सांगतेन तुला लगेच, कॉल लगेच लावले जाते म्हणून.
आपलं पेमेंट करूय ना कर अहवाल बी घायना.
तू सांगू की एक गोष्ट सर भेटली थांबली
अ वाल्पि मागितल्या अजून किती झाले.
तुलासांगू का मी आवाल घेऊन गेलते, तिखुलता वाजच्या मीटिंग मधी. दोन महिन्याचे. आणि मल सर अजून आठ दिवसा ना जुन पण भरण म्हणलं. तर बाकीच्याना कोणी सा आवल नाही आणली. मग त्या पागल म्हणा का काय म्हणा का कळलं नाही मला. मग ती श्रीं काय म्हणती. सर तुम्ही प्रभाग संघाची शिक्के कस का अहवाल घेताय, मग सर का झोपेत आहे का तीन महिन.
तीन महि आता ह बोलले. तुम्ही हाच प्रश्न मडेत होता, म्हण या वा ना आपण तिथ मीटिंग म जायचं ठरलं ना. लिहिला नता म्हण जोबी ना त्याच्यालेपची स शिक्की नाही.
पण माझ म्हणन काय सर ला लावायची नि मीटिंग मा आपण सर आता दिल सर शिक्के मारो ग काही करू, आपलं काय घे नाही मग.
सरला कळत नाही का बर् बर्स सुरू झाली म्हणजे बा काम सोडते न म मिटिंग प तींगमो
अव सले चित ते सर आल्या, पण म मिटिंगच नाही ना.
मग आता त्यांनी. घ्यायला पाहीजे होती ना, तीन महिने झाऊन चौथा महिना सुर झाला अख्खा, जुलै लागन आता. ह.
सीएल एफची मीटिंग नाही.
त्यांना काल पाहिजेणार रे बा आपण काय सांगणारी. मग तू सांग पाणी पडल्याच्या नंतर पेरणीची धुमरीन. मग सीएलएफ ची मीटिंग ठेवून, मग ले तालुक्याला मिटिंगी ठेवतील.
हा मग खरच बर का ते. पावसात बोली त्या येऊनळ ती अगदा तरी झाली ग कुलताबाद. लाडा वा आपला.
झाला ना बई. काल आम्ही दोनदा गेलो.
तुम्ही दोनदा एकदा ते पाणी फाउंडेशन च होत ते.
तेव्हा बी अढावा झाला बाई पाणी फाउंडेशनची होती का त्या दिवशी बी आढावा घेतला त्यांनी तू नव्हती त्या दिवशी मीटिंगला न यावी मिटिंगला नव्हती.
मग तुम्हाला अहवाल नव्हते सांगितले?
आता तुम सांगू का सिसी आले. सुनील सरला आणि तोघेर सरला काय घेण आहे अहवाल भरा नाका भरु.
हा हा.
पहिले सीसी नव्हती म्हणत होते अहवाल दिले का राहिले का.
हो. ते काही असो दर महिन्याला लगीन हा
आपलं फक्त ते बाळूसरन मेसेज टाकला अतिरिक्त मानधन होणार आहे. कधी झाल?
आवती कवर नाही दोन महिने त्यांनी तरी बरं सांभाळ येत कहीच करणा
काय माहिती. मला सांग तेजल आपलं अतिरिक्त मानधन किती दिवस थांबेल आहे. तेवढं सांग मला जाऊ दे
ते नाही माहित बाय माय.
नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च. पाच महिण्याच थाबेले हे आणि तीन महिण्याच पेमेंट करते तेे सर डोक्यात आणायलाच कोणी नाही आहे. आणि एप्रिल, मे, जून, जुलै अहवाल जमा नाही आहे तर विशेष खोली.
फोन स्विच ऑफ होऊन राहिला. हे काढून द्या, काढून द्या त्याच हा तुम्हाला नाही. राहुद्या मी नंतर करून देते तुम्हाला बर बर. दया ते इकडं. मग तुम्ही म्हणा ना ग्रुप वर टाका ना मेसेज पेमेंट कधी करताय म्हणून. पेमेंट
मी विचारलो त्याला वैयक्तिक
म
बाकीच्याना तोंडं नाही विचरायला.
बटन जोऱ्यान दाबीत. बर गीता ताई मला फोन येऊ राहिला चालण का.
कटवून जाईन ओ.
मग होल्ड वर करू का?
होल्ड वर कर.
माझ्या पप्पाचा फोन ये त्यावर फोन येऊ राहिला बघ.
हम् हम्म अर्जंट ये का. आ. एक ना गायचच नेतात ना भाऊ तुम्ही.
हा पाच एकवीस हॅलो. हॅलो. हॅलो गीता ताई. हॅलो हा बोला आता.
झाला का.
हा. झाले दहा मिनटे बी होत आले तुमचे.
हाणा आपण दोघेच शहानपणा करु प्रभाक संघाची मिटिंग लावायला सरला.
करणे.
आह.
तेच करणे आपल्यालाच गरज पैश्यांची य कधी नाही ते अगन म्हणत आ सर पेमेंट नाही पेमेंट नाही आता एक भी नाही म्हणून
बरं याीन तरी रिप्लाय करायचं ना सर किती महिन्याचं ये काय ये. आठ दिस होणारे तर कधी होणारे आठ दिवस झाल त्या मॅसेज ला येऊन.
आम्हाला नाही आला हो.
आला भा या मला प्रय ते अ
म आम्हाल नाही येणार.
आपण काय करू सरलाय ना तू वैयक्तिक कर मी बी वैयक्तिक करते मेसेज सरप्रभक संघाची मीटिंग लावा.
काऊन डायरेक्ट रोशनीवर टाकायचं ना काऊन रोशनी वर टाकायच सारल कळू द्या ना. त्यांनाल बी क त्यांनाला भी कळ न कि ग्रा बघ सांगाची मिटिंग नेई हु राहिली म्हणून.
हा.
बरोबर नाही का.
हव.
मग मला आ एम आय पी देणं ते देणं मी उद्याच कसं करागण.
कायचं.
उद्या आता विरमगावची भ ठे वईली हेजम
मग त्यांना आपण काय करणारे.
घेऊन घेऊ हाय ना. ग नाना खली मग गे नाही म्हंणा
तूल सांगू का होऊ दे ना सगळ्यांच्या आपल्या बाय ऐकत नाही का आपलं कधी
मन प ना ती उ ती परत
झडे याची बी लावली तर काय हरकत आपण.
कायची?
गेल्या वर्षी कोणी काही ए जिम घेतली नाही काही केलं त्यांनी काही नाही केलं.
कस. उद्या मी काय करते ठेवूनच घेते.
ते का विन पण म्हणत दोघीना सल्ला केला हो ना अस होईन ते आता.
हा दोघीना
तु नं मी
हा आहो नाय पण मग येड्यासारखी फोनावर फोन काआला करा माणूस म्हणून राहिल ना जेव्हा बर वाट
तु सांगते ना मी मागच्या महिन्यात बी मी लग्नाला गेली ना बावळेल सर न मला तेव्हा बी परेशान केलं आ तिनं म्हणती सर सी आर फिकून घ्या जा काही माहिती माझ्याकडनंच काय राहती. सी आर पी बी तशी ते बी तसच आता ते लोक चाईड ओपन करेलेय समजून सांगू रायली का ताई तिथं जा तुम्ही त्यावर नंबर दिसतो अठराशे पासून सुरू होतो तरी अरुण ताईचे फोनवर फोन मी पण याला जेजुरीला बी मला माहितीये का ये म्हणे फोन बंद करते का म्हण तूझा बरं माझा फोन बंद केला ना त्यांच्या फोनवर फोन
झालं मलाबी फोन केलते मंग तेन त्याला
निव्वळ येड्या वाणी का विवो दिसत नि का